तव
हॅलो हॅलो. हॅलो.
हॅलो आवाज येत
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो हा आवाज येतोय का?
मला येतोय.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय ना?
हो मला येतोय तुम्हाला येतोय का?
हा येतोय ना जास्त उशीर का बर लावला ताई तुम्ही फोन घ्यायला?
नाय घेतला पण पहिले थोडं नेटवर्कचा इश्यू असतो ना त्याच्या
नाय ना आवाज तुमचा म्हणजे लवकर तुम्ही बोलल्याच नाय ना काही.
मला येत नव्हतं ना तिकडनं म्हणून मला
तुमचा आवाज येत नाय मला.
हॅलो येतोय का?
हा आता आता येतोय आता येतोय.
काय करताय?
हा काय नाय मी तुम्हालाच फोन लावतच होते पण सुरुवातीला कायच तुमचा आवाज येत न्हवता ना काहीच हा मला म्हणजे कॅन्सल करावां लागला असत तो असं.
नाय कॅन्सल नाय करायचं चालूच ठेवायचं समोरच बोलेल हम्.
ह तुमचा आवाज थोडा बारीक येतोय जरासं. हम्म.
झाला का चहा वगैरे?
काय म्हनता?
चहा वगैरे झाला का म्हटलं?
हा चहा झाला ना पा- पावसाळ्यात चहा लवकर होतो.
हो ना.
चहाची तलाप लवकर येऊन जाते पावसाळ्यात.
हम्म तुमच्याकडे आहे का पाऊस आता?
हम्म पाऊस काय बारीक बारीक चालूच राहतो.
अच्छा बारीक बारीकय?
तुमचं चहा पाणी झाला?
आमच्याकडे पण होतं दिवसभर चालूच आता जरा कमी झालाय.
हो ना चहा वगैरे झाला का तुमचा?
नाही अजून, थोड्या वेळात घेईल हा.
हो ना, हां हां हां, बाकी काय चाललं?
बाकी काय नाही हेच काम वगैरे ब्लाऊज शिवायचं काम.
आवाज थोडा बारीक येतोय तुमचा खूपच. हा बोला, आवाज हा.
हा म्हटले काय नाही ब्लाऊज वगैरे शिवते ना मग तेच काम चालू होतं.
हो का अच्छा! अच्छा! अ ब्लाऊज आपलं म्हणजे बाहेरचे पण घेता का तुम्ही?
हो जवळपासचे जास्त नाही.
हा हा, मग काय हरकत नाही ना. मी पण शिवायची ब्लाऊज म्हणजे माझे शिवते आता सध्या अगोदर बाहेर चे पण घ्याय पण मग नंतर त्रास व्हायला लागला मग आता फक्त माझेच शिवते.
तेचं होतं जास्त वेळ बसल की त्रास होतो.
काय म्हणता?
जास्त वेळ बसल
हा ते तर आहेच गं, त्यांच्यामुळेच मग फ क्त माझेच शिवते आता सध्या.
अच्छा! बाकी काय?
तुमचा आवाज बारीक, काय म्हणता? इथे आहे ना काम चालू आहेत. मोठे.
अच्छा! किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला?
तरी आता झाले ना
हॅलो!
मी बा, हा.
म्हटलं किती वर्ष झाली लग्नाला?
एक वर्ष झालेला.
अच्छा मग मोठ
तेवीस पूर्ण, ‌ तेवीस पूर्ण म्हणतात होईल आता बा. चोवीस लागेल, ह हम्म. तुमचं काय? तुमचं कधी झालं? लग्न कधी झालं तुमचं?
माझे झाले सहा, सात-आठ वर्ष झालेत.
अ हो ना, हा हा हा, हा.
हम्म सात कम्प्लीट झाले आठव चालू आहे.
हो ना, ह ह ह.
हम्म.
आता पंढरपूरच हो, यात्रा येते पंढरपूरची नाही. का एकादशी हम्म, हम्म धरता का नाही उपा‌स? हा.
उपास करता ना वारीला जाता का असं म्हणत?
नाही वारी नाही जात, ते पण. पण त्यातल्या जबाबदाऱ्या वगैरे त्यातून काही सुटका होत नाही. नाही का.
हो, ते तर आहेच.
जबाबदाऱ्या असल्या म्हणजे, सुटका होत नाही माणसाची.
हो ना. जवळपास कुठे किंवा आधीमध्ये दर्शनाला जात असाल ना?
खेळायला वगैरे जातो, पण अ म्हणजे यातून असं दिंडीचे व्हिडिओ वगैरे किंवा असं पण प्रत्यक्षात जवळून, त मग तेव्हा कुठेतरी वाट त आपण जायला पाहिजे, कारण कसं त्या दिंडीमध्ये वगैरे म्हातारे माणसं वगैरे बरेचसे असता. नही का, बऱ्याच वयाच्या असता. त्यांना बघून कुठेतरी यायला पाहिजे बुवा असं, बघू
हम्म.
परमेश्वर जाऊ, नही क
हं हं हं.
हम्म, तरी आत्ताच्या दिंड्या म्हणजे खूपच चांगल्या काय, म्हणजे खूप एक केलेल्या त्यांच्यासाठी.
हो आता भरपूर सोयी येत.
नाही का? हम्म सुरुवात तिला कस म्हणजे, एवढे सुविधा नही राही
द्या नऊ
तेच्या आता हम्म.
आता रस्ते पण सगळे व्यवस्थित झालेले ये, जिथे मुक्काम असतो तिथे सगळी व्यवस्था तर जेवणाची, झोपण्याची सगळी.
आणि आता कसं दान शुर लोक पण खूप झालेले ये, नही का? प्रत्येक ठिकाणी ब अस, त्यांची सोय व्यवस्था ठेवता व्यवस्थित सगळेजण. त्याच्यामुळे त्यांना, पण काही म्हणजे जास्त हाल होत नाही. नही का? हंह.
हो ना.
एवढंच ये बुवा पाण्या पावसाचा त्यांना त्रास होतो. नही का?
हो पण काय ना ते चालताना ही सतत, भजन वगैरे म्हणत असतात. तर त्यांना ते काही जान
हा ते परमेश्वराच त्या नामस्मरणामुळे परमेश्वर त्यांना तारून नेतो त्याच्यातून, आता साधा पाऊस आला तर आपण बघा पाऊस आला तर घ रातच कधी काई वाळत नही सगळीकडे चिकचिक असतं, वातावरण थंड असतं, घरामध्ये. नाही म
हो.
म्हटलं तरी तेच, नही का? पण तेच जर कधी आपण असं दिंडीमध्ये गे लो तर, बघ त्या दिंडीतल्या लोकांच्या चेहऱ्याकडे पावसात जरी बघितला ना, तरी त्यांच्या चेहऱ्यावर असा हा अ म्हणजे आण भगवंताच नामस्मरण करत असा ते त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंदच असतो. नही का? घरी राहतो तर हे चालत नही ते चालत नही आपण स्व च्छतेच्या बाबतीत पण किती पाळतो घरी, तर आपण दिंडीला गेलो तर असं करू शकतो का आपण? नाही करू शकत.
हा, मी पण तेच विचार करत होती, की मी जर गेली तर कसं होईल?
आता हजारो वारकरी असतात दिंडीला, त्यांच्यामध्ये आपण म्हणजे नाही का, या बाबतीत पण नाही पाळू शकत, जसं असेल तसं ॲडजस्ट करावं लागतं, आपल्याला नाही का?
तेच ना, हो.
म्हणून तर ती दिंडी म्हंटली जाते ना, वारी. नही का, आणि तिथे काही वाटत पण नाही.
नाही काहीच वाटत नाही, काय अनोळखी इतके लोक ए कत्र आलेले असता
हा, नाही आणि साधं एखाद म्हणजे, एखद जरी उदाहरण घेतलं, आपण साधं पाच दहा मैत्रिणीत लो कुठे पिकनिकला, तरी तिथे आपलं बघा जसं असेल तसं आपण ॲ ॲडजस्ट करुन एंजॉय करतो, नाही का?
हो, किंवा कुठे लग्न वगैरे असेल ल, आणि सगळे नातेवाईक एकत्र असतील, तरी पण आपण ऍडजस्ट करून घेतोच ना?
त्ता अस याच्यामध्ये, आता कधी वारीमध्ये तर किती म्हातारे लोक असतात हो, अक्षरशहा किऊ येते हो, बापरे ह्या वयाला हे एवढी वारी करता, म्हणजे सत्तर, पंच्याहत्तर, ऐंशी व यचे लोक तर खरोखर म्हणजे आदर्श तो घेण्यासारखा त्यांचा, अर्थात ते जुन का पूर्वीचं, नाही का आ त्याच खाणं वैगेरे सगळ हायब्रीड आहे, सगळं केमिकलचा मारा आहे, नाही का? हम्, आणि पूर्वीचे कसं खाण्याबरोबर कष्ट पण होते, नाही का? पूर्वीच्या लोकांचं कसं होतं, खान ओरिज नल होत, म्हणजे भाजी भाकरी पाहिजे, वरण भात तर तुम्हाला कधी सणावारालाच बघायला मिळायचा, पण
हो, तेच ना.
मध्ये कस आणि त्यांच कष्ट पण होते ना ओ? शरीराला कस, कष्ट होते, शरीराला, नाही का? जे शरीर पण त्यांच कस, सगळे काम ते स्वतः करायचे, आता कस आपल्या कडे सुविधा आहे, कपडे धुवायला मशीन वाटाय घाटायला, मिक्सर. कणीक भिजवायला, नाही का? म्हणजे सगळ्याच गोष्टीला, इव्हन कांदाला लसुन, सोलायला चिर यायला सद्ध नाही का?
हो ना.
म्हणजे त्या शरीराला काही जास्त व्यायाम नाहीच राहिला आता, असं. त्यात आणखीन बाहेरचं खाणं, गेलं म्हणजे माणूस जंक फूड, फास्ट फूड, सगळंच खातो.
हम्म.
त्याच्यामुळे मग कसं, त्या शरीराला पण व्यायाम नाही.
हम्म!
पूर्वीच चांगलं होत पण, नाही का?
हो त्यामुळे ते लव चिकताय त्यांच्या शरीराला म्हणून ते चालतात इतकं.
नाही लवचिकता पण ए आणि त्यांचं म्हणजे शरीर बघहे. आत्ताची बघा, आत्ताची मुलं तुमचे वीस बावीस वर्षाचे होत नाही त इतके स्थुलू हुन जाता.
स्थूल त्याचं प्रमाण वाढलंचए आता सध्या.
हम्म, आता स्रिया सुद्धाच
खानं, पिनं.
काहिशी न एजट वाटता जशा, ते तब्येत एकदम सुटून जाते.
हम्म
काम राहत नाही जास्त, त्यामुळे म आजार पण बळवता.
हम्म
पूर्वीची जीवनशैली चांगली होती ब्वा. म्हंजे आपल्याला योगा करा, व्यायाम करा, जिमला जा. असंच करावं लागतं, पूर्वी कस लई योगातलं काय होतं? घरातलं कामं हाच व्यायाम होतात.
त्यांचे कामं जे होते तेच योगा होते.
आता त तसं नईच ए आता आपण इकडे खातो पितो मजा करतो आणि मग जिमला जा तकडो ये ऑनलाईन काय असं? काही ना काही करावच लागतं.
हो ना
ठीके काय हरकत नई.
हो चालेल.
म नई वो मजे आसं, आता वारीच्या बाबतीत जर म्हटलं हां, काय?
तर ऍक्च्युअल कस सुरुवात करायला पाहिजे अशी? जवळच्या-जवळच्याठी काळापासून म्हणजे मग वारीला पण जाता येऊ जाता येऊ शक त प आपल्याला असं.
हो ना
हॅलो, हो ओके हो-हो चला.